हॅलो!
हा कुठे आहे?
कुठे नाही, भाऊ घरी बसलेलं आहे. काय करतोय मग? आता जाईल ट्युशन ला.
ट्यूशन जाणार ये का?
हम्म,
ते तुला काम सांगितलं ते केलत का?
हा, केल होत ना. काही नाही पंधरा वीस रुपये लागले.
असं आहे का, मला वाटलं जास्त लागले का पेमेंट करायला.
ह ह.
भेटलं का लवकर भेटलं का? नाही, फिरवायला लागलं ना जास्त.
नाही नाही.
हा कसं मग मी बिझी राहतो, अभ्यास ट्युशन आधी अण कसं भेटलं नाही, मला म्हणून म्हणलं. अजून काय करतोय? आह, असयं का ह. तो कटतोय आवाज बोल हॅलो
झालं का आता